ह म रला हम्म आता परत पाहिले बसून ब आम्हीथ सांगितलंचशीची गोष्ट मी तर सांगितलीच अशाशी गोष्ट हा छ मी इंग्लिश टीचर कोून गप्पा आहेकाय गोष्टी ऐकायला आली
ते ना ग्पा इंग्लिश
मग मुलांची काय प्रगती
मज प्रगती
पेपर चेक केले का पेपर चेक केले का
ते मतदानाचं केलं का ग
हा त्यांनी नेलात ना करायला ते अज
ह ते चेक करायचंघं मतदान आयोग यादी
हा आणि ते तुम्ही हे दिलं का पण आधार कार्ड तो पासपोर्ट फोटवून ते फॉर्म भर लागतो मण ते कधी करण्यात जातात
आणि जावं लागेल ते करायला
हा हा नाही नाही हे काहीच नाही आपलं शेशन कार्ड न्यायचं आणि आधार कार्ड नाहीच आणि दोन पासपोर्ट फोटो आणि तो फॉर्म तिथं भरून द्यायचा तिा फॉर्म देतील तो फोटो चिटकवायला ते दोन फोटो लागत हम्
मी आपले नाव पण कटवते का म्हणजे अगोदर दुसरीकडे असलेले त्यातच काही आपल्याला आई बाबाच्यात आई बाबाच्या ह ह अच्छा बरोबर आहे.
हम्म.
कुठं करायची ती आपल्या इथं कुठ?
अ ते ग्रामसंघातन. ते गिरनाल स्वीट्स आहे ना त्याच्या माग जायला लागत.
बर बर.
हम. मग कोण जावं तर लागणारच आहे तुम्हाला,
हा जावं लागेल. हम्म,
हॅलो,
काय चालू आहे बाकी आजुन?
काही नाही. गाण चालू झाले वाटत माग. कुठ आहे? बाहेर आहे का कुठ?
हा इकड बाहेर आली. पाण्याची गाडी आली. आमच्या वरती हा का. नाही नाही. काही गरज नाही. नाही. बाकी काय म्हणता आजुन? हा काय भाजी केलीत? हा
भाजी ना सकाळची डब्याला केलेली होती डाळीची तीच केली. मुगाच्या डाळीची.
कशी केलीस? मला रेसिपी तरी सांगा?
ते अवघडच आहे की तुला
आता शिकवल्याशिवाय कसं जमल ना,
आहे का रेसिपी डाळ भीजत घातली होती रात्री
हा
हम् सकाळी कांदा कापला कोथंबरी
हो नाही
मग काय, कांदा, कोथंबीरी टाकला परतून घेतली चांगली आणि शिजवली मग त्याच्यात टाकून दिली. हा झाकण वगैरे टाकून थोड मीठ मिरची टाकली. आपल्या साधी साधीच केली जास्त काही नाही केल हो ना. हा मला तेच आता हा झाले देऊनी पापड चटणी नेली.
हा हा. तेच म्हटलं, असं लई सकाळी सकाळी आलित खाली म्हटलं इतकं लवकर आवरल म्हणते हा.
आवरलं होत.
हम्म हम्म. तेला म्हटलं केस कोणी विचारून दिले. मम्मीने, हा. म्हटल का बर आशे वा
ह
ठेवले का? रात्री नाही विचारली. म्हटलं मग असे काय दिसू राहिले? लागली हसायला. नाही मला म्हणते. मला नाही माहिती कोणी विचारली? म्हटलं तू काय येडी झाली का काय? फट- मला म्हणती अहो, माझ्या डोक्यात नव्हतं राहिलं. ह. तेच ना. श्लोकला आज बराच उशीर झाला होता.
त्ताच झोपला होता तो म्हणून. निवांत हा. चांगला होता. पळत पळत माग- हळू हळू. म्हटलं मला झोपायचय. मी घेतो झोपून.
मग रात्री लय उशीर केला असेल त्याच्या मम्मीनी.
हा मग. बारा वाजेपर्यंत हां. दोघांचं पण.
श्लोकचा किती घातला? त्याच्या पप्पाचा किती घातला?
आता ते म काय मी पाहिल नाही. इकड बघा. इकड बघा. करताय ना
काऊ नाही देत मी. तर बा पुढच्या वेळेस जेवणारच नाही तिच्याजवळ.
ह ह
इकड बघा. इकडच बघितलं बघितलं तर असं झालं.
तुला माहित आहे का? एक गोष्ट ठरतेय उद्याची.
आं?
म्हटलं परत मला जायचं उद्या ये ठरलं?
कोण सांगितलं?
काकण नफन आला तू.
काय?
म आमच्या इथत काय फोन नाही येईना ग
ते काय आता सांगतील ना.
सांग ना.
पहिले काकू ना जा ना.
म लाहणे सासू कडे जिव ए का? हे लाहन्या जावे कडे जीव ए. हा. मला तर म्हटलं, आता म मी तर सकाळी विचार करीत होते. मला वाटलं मारला थड म आता. काय केलं? मला तर वाटलं थडच मारला का?
नाही नाही. त्यांचच चालू होत. चालू होता आता काय आता बोलवत नाही म्हणे आता. त्याला पण नेमक आली वरती तुम्हाला बोल
हा का? हम्.
मी त लय पाहिलं त्यांचं. आमच
काय? काय झालं?
आम सर
हा, हा, हा उद्या ला ये ना पोरांची बर, बर करा मज्जा
आम्ही मज्जा जास्त असतो तुला ज म्हणते चल
बघाव लागल
अगं मग बघ विचारुन काय म्हणतात
तशी ते नाही म्हणणार नाही
हो ते कधीच नाही म्हणते नाही आमचच नाही म्हणते बाई तुले नशील घेऊन यायले
म एवढं नशीब
या काडाच्या त्या काडाला दिसत डायरेक्ट नशीब आग ती सुप्रियान आणलीली लई भारी एकदम शिक हा
अबत चालवी आडता अबात चालूये
हो आमच्या टीचर इथंच बसलेल्या आहे मायजवळ मग ते आता मला कायत शिकवणार आहे कसं काय करायचं कसं काय नाही ह ते आता फुल ट्रेनिंग देणार आहे मला हो अरे ए टू झेड हम
पाऊस काय म्हणतो आहे का पाऊस?
नाही आता ऊन पडलंय आमच्या इथं हम्म हा ना आओ झिम, झिम येतो सारखा पण असा जोरात येऊन बंदही होऊन जात नाही
आच्याकडे नाही येत जोरात थोडा, थोडाच येतो
थोडा, थोडाच येतो कपडेवले करोस्तर येतो का
हम्म
कपडे वल्ले करोस्तर येतो का? म तुम्ही काढिता का नाही ते कपडे
ह
लई त्रासदायक आहे पावसाळ्याचा खर नाही आता आमची घर आपली आलेत
भांडी घासायला जावं तरी ओल होऊन जात काही करायला जावं तरी ओलं होतय जेवला तर भांडीसद्धा घासू वाटत नाही असं झालंय डायरेक्ट पावसातच जावं लागंत
अ मला तर पायाला चिकल्या झालंय मी रात्री मेहंदी लावली
हा
ह, ह, ह
माझ्या पायाला चिकल्या झालेत
ट्यूब आणायची ना काही. एखादी.
रात्रीत एक होता कोण घरी पडेल दीला लावून अशी डेंजर आग सुटली. पण ती मेहंदी लावल्याव असं वाटलं आता किती खरा खरा खाजवू. मग आता जरास बरंय. हे आमच्या टिचरे ना जास्त जेवल्याय रात्री. हा ते आताशिक ढेकर निघू राहीले ह. आ ह आताशिक ढेकर निघू राहिले. तीन रात्री ते व्यायाम नाही केला ना. ह ह. ह. हा तेच ना. हा तेच त. हम्म आव त्या टीचर नीसत्या जागच्या जागीच पोरावाणी सतरा ओरडा आरडा करत राहता.
लई सासुरवासे बाई.
म. पोराला पण पोराच्या बापाला पण.
हम्म. तेच ना म.
काय नाही बा.
बाकी बरेय ना म सगळे. हा. केला का बंद?